आवाज येतोय ना?
काय करत आहे ग?
हॅलो.
हॅलो.
हा. आवाज येतोय ना?
काय करत आहे? म्हटलं
काय नाही बगा. उगं झोपलेलो. बस बसायचं उठायचं एवढंच
तेवढंच आहे ना?
हम्म.
चांगलं आहे ना. ते पण काम चांगलं असते ना? बसणे, उठणे, झोपणे मग नंन र थोडी ना भेटणार ये? आत्ताच तुला आराम करायला भेटल ना
हो हो. तेच की
आता आई कुट म्हणून आराम करायला भेटेल मग धाव पकड
हा ते पण आहे. तिकड दरोज उठून कामच चालू असतय आपलं उठलं की हां
बरोबर आहे. किती कॉल झाले तुजे?
माझं का? माझं बघा हे सतरावा असेल कॉल काय तर सतरा. हां आणि हे जेतलं आता लई प्रेशर म्हणजे सोमवारी वीस तारखेच्या आत पु वीस तारखेच्या आत कंप्लीट करायचं ना हा टास्क.
हो. वीस तारखेच्या आत पूर्ण कंप्लीट करा म्हणून त्यांनी म्हटलंय.
हो, हो. मेसेज आलाय ना व्हॉट्सअपला कार्याचा.
हो, हो बाकी काय करताय?
काय नाही बघा निवांत. हो ना पाऊस पडून गेलंय आता मगाच
आमच्याकडे काल पासून कालचा आभाळ होत पण आ आता पाऊस येतय पण इतका हडुहडु म्हणजे नाहीच्या बरोबर म्हटलं तर चालेल तो पाऊस
हा, हा.
हा पाऊस येतय अंगण ओल काय झालं नाही अजून, पण पाऊस येतोय. खूपच बारीकाय. एक तर कसं आहे आला तर खूप येऊन मोकडं होऊन जायला पाहिजेल ना.
हा हे असं आलं ना म्हणजे उगं ताप करते लोक कांना येणार जाणार कामाला जात्यात करत्याती
भरूक भरूक भरूक भरूकऊ पाऊस चालू राहतो.
तेच की आमच्यात पण बघा काल रात्री पण म्हणजे मोठं पडलंय पाऊस इकडं
मोठा तर पाऊस नाहीच ग, आठ पंधरा - पंधरा दिवस होत्या जवळजवळ मोठा पाऊस नाही एवढं गरम होत. ते आम्हाला का- का सांगू तुला, हो. पाऊस नाही कसं तसं नाही पाऊस म्हणजे कस - - ज्या याच्यामध्ये यायला पाहिजे तर यायला पाहिजे ना कारण की आता पावसाळा सीझन चालूच झालाय ना मग त्यानुसार पाऊस आला पाहिजे, पण तो नाही येत हाय.
येत नाही ते.
होय ना.
पोहा बनवणं चालू आहे मला. तुला आवडते का ग पोहे?
हो ना मला तर पोहे खूप आवडते.
हो ना. कोणते पोहे आवडते? कांदा पोहे, बटाटा पोहे.
कांदा पोहेच.
मला पोहे आवडते कांदा पोहे पण, माझ्या मुलांना आणि का कांदे वगैरे टाकलेलं नाही आवडत. फक्त त्यांना शेंगदाणे- - आणि मिरची कडीपत्ता पण नाही आवडत.
होय का. पण ते नंतरन - - काढायचं का होईना, पण असं म्हणजे ते सगळं घालून केल्यावरच असं म्हणजे टेस्ट - - तिला येतोय ते.
हा ते त्याला टेस्ट येते ते मुलं मग कशी काढू काढू काढू ठेवतात ना मग त्यांना बघ - - फक्त जिरा मोहरी टाकते मी, मिरची टाकते. आणि शेंगदाणे आणि बस झाल. अशी करते पोहे मुलांसाठी.
होय.
हो.
आता म्हणजे एवढ्या उशीर न काय घरी आहेत म्हणून उगं बनवायलात आता.
नाही ग हो पण शाळाआज सॅटरडे होता ना सॅटरडेला क स लवकर शाळा सुट्टते मुलांची एक वासता.
हो, हो.
दोन ची ट्यूशन असते, पण यांनी मला मुलांनी सांगितलंच नाही. आज सात वाजता ट्यूशन आहे बा म्हणून. मला वाटलं आज सॅटर्डे आहे. दोनची ट्यूशन आहे म्हणून मी काय केलं दोन वाजता ट्युशनला नेऊन दिला. नंतर तिथे गेल्यावर मग माहीत झालं का ट्युशन नाही आहे बा मग पुन्हा घरी आलो. तर हे पोरं म्हणतात की आम्हाला भूक लागली जेवण नाही करायचं जेवण सोडून तू काहीतरी करून दे दुसरं.
तेच
म्हणून आता पोहा बनवन चालू आहे त्यांच्यासाठी पोरांसाठी. जेवण सोडून तू बोल, पाऊस येत आहे. अह आम्हाला जेवण नाही करायचं आहे दुसरं काहीतरी तू दे सकाळी डब्यामध्ये त्यांना मी पास स्ता करून दिला हो ना आह सॅटरडे आहे तर पास्ता वगैरे दे म्हणे करून
हम्म हम्म.
तर मी म्हटलं का शाळेतून आले तुम्ही नाश्ताच केला बा पास्ता जेवण तरी केल पाहिजे ना पोळी भाजी है ना पण नाही पोळी भाजी नाही खात म्हणते आम्ही आम्हाला दे म्हणते तो असं काहीतरी वेगळं करून
हो लेकरांच आता सगळं लय म्हणजे नवीन नवीन काय तर पाहिजे त्यांना सारखं
दुपारचा कंटाळा येतो ग करायचा
हा येत ना झोप नाही काय नाही असं म्हणजे सकाळी एकदा होतय परत दिवस म्हणजे त्यातच जातोय ना पूर्ण आपलं
तेच ना आणि मला एक तर कशी दुपारची सवय आहे झोपण्याची थोड तरी मला नाही का लेटायला पाहिजे
आ सवय असते हो हो.
हो नाही तर मग मला नाही का खूप डोकं दुखते माझ जर झोप नाही झाली समज झोपली नाही तर
होय मला तर झोपच लागत नाही किती पण झोपूदे दुपारी झोप
नाही नाही मला झोप पाहिजे मग
आता पाऊस येतोय छान पकोड वगैरे करायला पण मस्त वाटत
चांगलं वाटतं पण खावायला तयार पाहिजे ना माझ्या घर तर हे ड्युटीवर आहे
हो.
यांची वनडे ड्यूटी राहते
तेच की
वनडे ड्युटी असल्यामुळे कसय आज गेले की डायरेक्ट उद्याच येतात
हो तेच की.
हम्म.
रविवारच सुट्टी असेल ना त्यांना पण?
अह आमच्याकडे तर सुट्टी पण असं काही नसते ज्या दिवशी ड्युटी टी आहे त्यादिवशी ते एम एस सी बी ला आहे ना
हा हा.
ज्या दिवशी ड्यूटी सुट्टी आली त्या दिवशी समजा आहे नाही तर आधा टाइम तर कधी कधी माहिती आहे का दिवाळीला पण सुद्धा ड्युटी येते.
होय का. हा हा हा.
त्या दिवशी पण नसतं ते संध्याकाळी पण हे ते म्हणजे असं काही राहत नाही गॅरंटेड, तर ड्युटी कधी पण येऊ शकते
हो.
हो.
सगळ्याच म्हणजे घरी घरी असले तरी पण म्हणजे कायतर असं खायला पावसात वगैरे पाऊस वगैरे चालू असले काहीतरी बनवून खायला छान वाटतय दुपारी
तुला आवडते का ग पकोडे भाजी वगैरे?
हो हो.
आवडत, आता पाऊस येते पण आता चालत नाही मला तेलकट जास्त
बेबी आहे ना छोटा त्याच्यामुळे तरकट नाही.
ह तेच पायला पण काही नाही उगं आपल्याला नंतर. ते लेकरांचा त्रास ना म्हणजे उंगच त्यांना त्रास होतय.
हो हो बरोबर आहे मेह शेवगर लाडू खायचे छान.
हा तेचते.
मचे लाडू हे ते करून खायचे.
हा.
हो. हम. तसं आहे.
काय म्हणते.
तुमच्याकडे कसे करतात ग मेवाचे लाडू.
हॅलो.
तुमच्याकडे कसे करतात म्हटलं मेव्याचे लाडू.
मेव्याचे लाडू म्हणजे अ ते कशचे असते हो.
काजू बदामचे.
तसं होय हा हा हा. आता मी पण ते के ते मी केलं नाही कारण माझी आईच करते ती म्हणजे फक्त त्याचच करत नाही म्हणजे सगळं मिक्स मग. ता संगा काजू बदाम परत खजूर असं सगळं मिक्स करून करते.
हो हो.
हा गुळ घालून.
गूळ घालून.
हा गुळ घालून करते ती.
अच्छा.
हा म्हणजे मी पण असं म्हणजे करत नाही माझी मम्मीच करून देते मला. आणि मी असं गोड पण जास्त मला आवडत नाही म्हणून मी करायला पण जात नाही ते.
हो.
आता मध्येच माझ प्रेग्नेन्सी असल्यावर मगच सगळं मला करून द्यायचं म्हणजे शेंगा लाडू म्हणा.
हो.
कारण रक्त कमी होत ना मग तेव्हा मग ममी नच करून दिलती. एक दोन तीन वेळा.
हो ते तेच तेच खाल्यामुळे ताकद येते ना शरीरामध्ये.
हो तेच सगळ खाऊन पिऊन तरी पण म्हणजे वाढलंच नव्हतं ते. रक्तच माझं. मग ते डॉक्टरने इंजेक्शन दिले एक तीन सलाईन मध्ये होते. रक्तवाढीचे ते दिल्यामुळ मग बरोबर वाढलं मग बारा पॉईट झालं.
हो का पहिले किती होतंय.
दहा पॉइंट होत.
अच्छा.
हा. कसं डिलेवारीच्या टाइमाला दहाच्या पुढेच पाहिजे म्हणे.
हो दहाच्या पुढेच पाहिजे असते बारा म्हणजे अकरा बारा तरी पाहिजे.
अकरा बारा तरी पाहिजे.
हो. हो.
पण आमच्या इकड कसं डॉक्टर खूप म्हणजे ते चांगले आहेत डीलीव्हीरीसाठी डॉक्टर ना माझं बघा. पहिला सिजर झालेल आहे.
हा.
हा मग ते डॉक्टर माझं ना आता नॉर्मल करून घेतले डिलिव्हरी म्हणजे खूप छान आहे ती.
हो का?
हा आणि ते पहिल्याच माझं दुसरीकडे झालंय डिलिव्हरी मग आमच्या इथं. कसं आहे ते सांगितले ना डॉक्टर खूप छान म्हटल चांगलेच सगळं खूप भारी सांगता त ते सगळं समजावून करून.
समजावून व्यवस्थित सांगतात..
हा आणि जास्तीत जास्त म्हणजे तिथं सगळ कसं नॉर्मलच. करून घेते डॉक्टर. हा आता दुसरीकडे बघा त्रास जर नाही सहन झाल की हा काही सीजर करून घेत हा तिथं कस करत नाही ते डॉक्टर किती पण त्रास होऊ द्या करत नाही डॉक्टर.
नाही नाही बरोबर आहे.
डॉक्टरच पण बरच आहे परत आपल्याला त्रास होत नाही नंतरन.
ते तर आहेच.
हा.
तेच आहे सुरुवातीलाच आपल्याला वाटते. पण नंतर मग ते सां डॉक्टर सांगतात ते सल्ला कधी चांगलाच सांगते आपल्याला
हा तेच ते.
हो
आणि सिजरच कस नंतर त्रास होतोय पहिला काय होत नाही आणि हे नॉर्मलच पहिला त्रास होतोय. पण नंतर म एकदम असं चांगलंच होतं एक चार दिवसात तर.
अच्छा! तसं पाहिलं तर माझे दोन्ही पण माझे सिझरच आहे.
होय का म्हणजे तुमच्या कशामुळे केले ते. तुमच्या कशासाठी केलेत म्हटलं सुद्धा म्हणजे काय प्रॉब्लेम काय होत का म्हटलं.
काहीच प्रॉब्लेम नव्हतो इकडे कसं आहे प्रायव्ट नागपूरला झालं ना प्रायव्हेट म्हटलं की ते डायरेक्ट सिज ऑपरे सिजरच करतात.
हो माझ तसं पहिल्याला पाणी कमी होतं म्हणून सिजर केलंत. हा.
म्हणजे काय तर प्रॉब्लेम असल्यावरच जरा करायला बघत्यात ना त्यांनी सिजर नाही तर नॉर्मलच शक्यतो.
तेच.
हम्म.
हम् हो त.
चालत परत बोलूयात हॅलो.
त्याचा भरपूर त्रास होतो.
हो हो तेच.
हा.
हा हो हो चालेल हा.
अ